हो!
हॅलो!
हॅलो!
हां बोला!
का जेवण
हो! जेवण झालं.
हं
हा बोला.
नेटवर्क आहे ना? होय. हम्म काय बनवलंय जेवायला?
जेवायला आज उपवास आहे म्हणून आणि भात.
ओके नॉनव्हेज वगैरे खाता तुम्ही?
रविवारी बुधवार वगैरे असलं का, उपवासात जवाराला, नाही खात
हम्म आवडतं काय असं नॉनव्हेज की व्हेज?
नाही जास्त नॉनव्हेज जास्त आमच्याकडे, व्हेज जास्त कोण खात नाही. पप्पा वगैरे अशे नदीवर जातात हां मच्छी वगैरे आणायला मग जातात आणायला.
चांगलंय मग ताजी- ताजी मच्छी. मग कुठे तुमच्या इथे समुद्र आहे का मच्छी वगैरे पकडायला?
काय बोलताय?
समुद्र आहे तुमच्या इथं मच्छी वगैरे पकडून आ
नदी आहे आमच्याकडे नदी.
अच्छा, म्हणजे नदीतले पकडता? अजून काय, मच्छी व्यतिरिक्त खेकडे वगैरे पण भेट त्यात असतील ना?
हो आता पावसाळ्यात मोठे वगैरे सगळे भेटतात. जातात पकडायला. आणि आता पाऊस पडला की वगैरे येते ना जास्तच मच्छी भटते.
वल्गन म्हणजे?
वल्गनीला म्हणजे पा जास्त पाऊस आला ना की मासे जास्त असे ते खाली जातात मग ते सगळी लोक
हां म्हणजे शेतात येतात उलटे?
हां.
हम्म हम्म मस्त मग काय सुट्टी वगैरे? कशी गेली मे महिन्याची?
सुट्टी मस्त. सुट्टीला मामाकडे वगैरे जातो आंबे खायला.
हम्म आंबे, काजू, करवंद
हां हो मामाकडे हो तिकडे असतात सुट्टी पडली का तिकडे जातो मग तिकडे राहतो जा स्त आणि मग मज्जा करतो. मग असेच झाड तिकडे भरपूर झाड आहेत ना मग जातो काढायला
हम्म आणि मे महिन्याच्या सुट्टीत आ रामात टाईम टेबल नाही कधी पण उठा कधी पण जेवा कुठं पण फिरायला जा. आता रुटीन चालू होईल. जूनमध्ये.
हो आता सगळं चालू. आता ताईमात सगळं करायला लागेल हो सगळं अलार्मवर.
कुठं आवडतं मामाच्या घरी आवडतं की इकडं आवडत राहायला?
मामाकडे जास्त आवडत कारण का तिकडे गेल्यावर जास्त काम वगैरे करायला नाही लागत फ फिरायचं इकडे-तिकडे जायचं. मज्जा करायची, विहीर वगैरे आहे मग तिकडे पोहायचं.
आणि सगळी भावंड जमा होतात ना कुठं-कुठे. कामाला वगैरे गेलेले सगळे, ह दिवसभर आंबे फणस काजू रात्री खेळबिळ मस्त गावाकडे मज्जा.
हो सगळी येतात मुंबई वरची पण. मज्जा येते जाम.
मग तुमची इथ नदी आहे म्हणजे, पोहायला वगैरे पण जात असाल.
हो नदीवर पोहायला जातो, सगळ्या मैत्रिणी वगैरे. काय ना काहीतरी बनवायचं घरी. आणि मग नदीवर घेऊन जायचं आणि मग. खायचं तिथे आणि मग पोहायचं. पार्टी करायला.
मुंबईपेक्षा गावालाच बरं वाटतं.
हो. हो. मुंबईला नाही जास्त आवडत, गावाला मस्त मज्या. गावाला मज्जा पण जास्त आहे.
हम्म मस्त मोकळी हवा, स्वच्छ पाणी, जागा भरपूर खेळायला. लाईट. वगैरे असते तुमची इथं की शटडाऊन पडतो मध्येच.
शटडाऊन असतो मंगलवारी कधीतरी घेतात. तर अशे असते मध्ये जात ते पावसाच कधी काय हे झालं तर मग येते परत
आता गावाकडं पण बऱ्याचशा सुधारणा झाल्यात ना, त काय प्रत्येक गावात लाईट वगैरे गेली पहिल्यासार क नाई राहिलय, गाड्या वगैरे सगळं गावाकड पण असतात. पहिले चालत जायला लागायचं लोकांना लाईट नसायचे.
आता लाईट आय, आता सर्व हाय, पहिले सारखं न्हाय आता नाय
हम्म पण तरी अजून गावाकडे सुट्टीच, हम्म काही काही गावातून तर मे महिन्यात फार अडचण प्यायला पण पाणी नसतं, तुमच्याकडे नदीच वाहते बोलल्यावर भरपूर पाणी असेल.
नदीवर जातात, काय काय बायका आमच्या इथल्या कपडे धुवायला. काही काय घरीच धुतात, अंका आता गावात पण पाणी असत नाल्या जवळ प्रत्येकाच्या घरात पाणी असतय. मग येतात.
ह आता शाळा चालू झाली की, परत सगळ्या चिखल माती तुम्हाला काय आवडतं पण असं पाऊस, हिवाळा, उन्हाळा काय आवडतं?
पावसात जास्त मज्जा येत हो पावसात फिरायला मस्त
हम्म हिरवळ सगळीकड मस् त वाटत, पण तेवढेच कपडे भिजतात. वाळत नाही तो पण सगळा त्रास, उन्हाळ्यात तर बरवला खायला मिळ त उन्हाळ्यात आईसक्रीम ज्यूस बी सगळं एकदम व्यवस्थित न फळ येतात, आंबे, काजू, करवं द
फल वगैरे खायाला भेटतात. उनाल्यात फक्त एवढच ऊन जास्त, पाऊस अ आता सगळे सण चालूच होतील मग त आता आजूनच मज्जा
हम्म पण उन्हाळ्यात तेवढेच लांब लांब गेलेले सगळे नातेवाईक पण येतात ना एकत्र
हो हो ते पण आहे.
ह मस्त धमाल मस्ती. महिना भर. आणि कसल टेन्शन नसत उठून-कुठ टायमावर जायचय.
खूप खूप फिरा मस्त.
हॅलो.
हा बोला.
आवाज मध्ये ब्रेक होतोय, तेव्हा मग मला आवाज येत नाहीय मध्ये. बाकी काय चाललय मग. कुठे जॉब वगैरे करता का तुम्ही?
नाही जॉब ला नाही घरीच असते.
अच्छा शिक
हो हो शिक्षण झालय. कॉलेज झाला आता घरीच.
छान-छान.
घरातले काम वगैरे. करूनच घरात असते.
मग कुठे शोधताय का, जॉब-बीप आता सध्या.
हो अस म्हणजे आता. नाही लग्न एवढ्या लवकर. तर नाही. घरात आधी जॉब हो बघायला पाहिजे, ते थोडीफार पाप्पाना मदत.
नाही आणि लग्न झाल्यावर पण कोणावर अवलंबून नको. नको राहायला जॉब असला म्हणजे, आपला खर्च आपण करायचा, मग छोट्या- छोट्या गोष्टीसाठी हात नको पसरायला पैशे दया म्हणून बाकी सगळं मजेत ना?
हो मस्त हे एकदम
चाल आपल्याकडें बोलायला आजून बरेच विषय आहेत, पण आपला तो टायमिंग संपत आलाय छान वाटलं बोलून तुमच्याशी
हा मला पण छान वाटलं बघ थँक्यू.